हो काय करतेय आवाज
जेवण झालय.
लयलयच
हम्म
का बर काय करायला गेले होते?
शाळेवरून आल्यान मग बसले होते घरी आवरत पाणी येत होत ना हो पसारा होता बाहेर काम ठेवेल आवरत बसले होते. मग आता धोल मग धोल करतात तकारला
थोड रेंज मध्ये ये आवाज नाहीे येत बरोबर.
सांग ना आवरा आवर थोडा उशिर लाग बसल्याता ज रेंजचा काय प्रॉब्लेम आहे का?
हां आवाज राहूण राहूण गुतत गुतत येतोय.
ह्या पावसामुळं रेंज कमी जास्त हां
हम्म त्याच्यामुळं
जेवण कराय या मग.
मी आत्ताच जेवली
हम्
आणि हाय बसली.
ह काय खालं आज?
आज आणली होती मसुराची दाळ आणि शेंगांची भाजी.
हां का?
हां
आम्ही बनवले उडदाची डाळ आणि खुरपुडीची भाजी.
हां का, कुठून आणली होती?
रानातून.
तुम्ही कधी रानात गेलत्या फिरायला.
नाही रानाच जाते ना मी.
हा का माझ्या वाटाच्या आणायची.
अंगनवाडीच तिकडे जंगलातल्या साईटला.
हा ना मग माझ्याच वाट्याची आणायची ना.
नाही तिथं शेजारी एक माणूस ये शेळ्यांत जातोय ना रोज शेळ्या घेऊन म्हणले होते मी म्हटलं आम्हाला कुरकुडीची भाजी द्या म्हटला आणून एखाद दिवशी. काल आणली होते तीनी ना.
हा.
ते आणल्यावर केलता मला फोन म्हण तु भाजी आणली न्यायला ये.
हा ना.
हम्म.
बरे रान रान भाज्या खावा माणसानी आवश्य नाही का?
हो. रेंजमध्ये जाते थांब.
माझा आवाज नाही येत का? हा येतो ना येतो ना.
हा का. आज परत येताना रस्त्याने येता येता चायची भाजी आणली तोडून.
हां ना.
हम्म.
आम्ही राहनात राहिला असून, आम्ही माझ्या गिऱ्हाईकपूर्ती देतोय. अ याला जात्यात.
का हा. रस्त्याना येेतना बघायच तिकडन रस्त्याने चालतं चालत भेटतात ना. थोडीशी. लाईट आलीच.
लाईट सारखी येती जाती.
येते जाते का?
हा ना लाईटच नाही हवे ना ठिकाण. लाईट आले का पाच मिनिट मोबाईल चार. हा ना नाही, आता आले इथे एवढ्यात.
मग कधी येते कामाच फोन चार्जिंग राहत नाही.
ह ना.
हम्म.
माझा बी नव्हता पण, मग आता येथे जाते मग हाये थोडा फार नाही का.
या वर्षी उन्हाळ्यात काय काय बनवलंय?
किस बनवलाय बटाट्याचा किस बनवलाय शाबू तांदळाच्या चकल्या बनवल्या.
हम्म.
आवाज नाही येत का? पापड पण बनवले. आम्ही तरून आणले होते यंदा.
हा का मला दुसऱ्याने दिलेत बनवून.
पण ते विकत पापड नाही बरोबर लागत, घरच्या पापडा वाणी चव नाही.
कसं लागतं?
वेगळच लागतं मला आवडतच नाही, पापड मुळात नाही खातच नाही.
हा ह सांगत राहत होते पावसाळ मस्त.
नाही राहतात पण मला नाही आवडत न. काईच कदाचित का थोडासा खाते तर एवढं नाही पापडून मला आवडत पहिल्यापासून.
पापड नाही आवडत ना पापडाची मिरची करून खायची भारी लागते.
आ ना.
हम् त्याच्या पापडा पेक्षा मिरची भारी लागते.
मला आवडतच नाही पण मी खातच नाही. म्हणजे पहिल्यापासून नाही मला आवडतच नाही असं.
पण काय पाहिजे चांगल राहतय बास.
हा ते आहे नाही तस थोडंफार काय पाहिजे.
हम्म. आणि या कुरड्या पापड्या केल्या का नाही.
नाही ना आमच्या मंदिराचं काम चाललंय ना, त्याला कळत नाही होई मंग आमच्याकड. घोड्याने बनवत्या.
हा का मग दुसऱ्या कुणा नाही बनवून घेतलय का.
हा दुसऱ्यांकडेच बनवायला सांगितले होते.
हम्.
माझ्या नंदेन दिल ते. परत माझ्या आत्यांची बहीण आहे ना. मावस सासू त्यानी दिल ते. असे पाहण्यास भरपूर कुरड्या आले होते आम्हाला.
मी मागच्या वर्षी बनवल्यात या वर्षी नाही बनवल्या.
अ
हम् माझ्या नंदे कोणच घेतल्या होत्या बन तकडच गेल ते बनवायला. इकडं टायम्या राहत नाही.
हां.
त्या बनवाय दोन तीन दिवस मोडतच ना. त्यांच्यामुळ.
हान.
पापड्या नाही बनवल्या.
आम्ही नाही पापड्या बनवल्या आमच घराच काम चालल होतं.
हम्म.
यंदा.
या कि सहाय बनवेल पापड अगर दिले तिजे नानीन बनवून.
हां.
शेव तांद्याच्या पापड्या बनावल्यात थोड्याश्या वेफर बनवला थोडं.
हा आम्ही वेफरही नाही बनवले हा. हा.
आमच्या इथं कोणी द नाही पण मग राहू द्या.
आम उपसाला म्हणूनच नाही खात म्हण नाही का ध्यान आल्यावर कधी करतय तळतय नाही का?
हम्म.
आम्ही यंदा घराचा काम चाल होत मग काहीच बनवायला नाही भेटल सगळं दुसऱ्यांकडनच बनवून घेतलय.
हा वडे पण दुसऱ्यांना होत. हा कुळ कुळता ते कडनच बनवून घेतले ते.
वडा.
हा,
आम्ही नाही बनवलं वड. पण मग बनवलं का चांगलं असचत नाही खाती पण मग कधीतरी केलं एक वेळस.
हा मग आणि या टाइमाला माणूस वाटत आहे कालवण काय करावं नाही का बरोबर करी जा असं.
हम्म नाही वडं खाल्लं तरी रसा रसा का व्हिना न पण खात्यात ना.
हो,
आजकाय संपलं का नाही.
नाही असचं बसली आज.
एक कस्टमर नाही आला का.
नाही ना ते कपाट आण ते येणार होतं. तर ते नाही आले अजून मग कवाशी येत्यात काय माहित म्हटलं आता मॅडमलाचं फोन करून बघावा. तेवढ्या तुमचा कॉल आला.
हा, मला आज तिकडं फोन आलं होत पण ना म काम चाल होता म फोनच नाही उचलला.
हा ना.
हम्म,
माझ्याकडनं कॉलचं लागते नाही तुमचे कॉल किती झाले.
काय बरं लागते नाही.
काय नाही ते बोलतात टास्क संपले तुमचे.
असं कसं काय. पूर्ण केलं वंते त्यानं सगळं. दोन्ही तीस तीस झालं.
हा फोन आलतंय त्याच्या पुुढं का ती ग्रीन वाले रेषे त्याच्या.
हम् नाय मग मी लय मागे हाई.
हा का.
हा माझ्या अजून पंधरा नाही पडलं.
माझ्या नाही पटकन झाले कस काय मलाच कळलं नाही एवढं फास्ट कसं काय झाले.
न तू फो कॉल केला असेल तेवढं म्हणून.
नाही पण तरी मला वाटत नाही का मी तेवढे कॉल केले ना असं.
हा का.
न,
मंग संध्याकाळी काय बनवणार आहे भाजी.
संध्याकाळी. संध्याकाळी भाजी बनवायला हा दुसरेचं माणसं म्हणजे मगं माझ्या पर्यंत नाही येतं.
हा का.
हा माझ्या सासुबाई बनवती कालवणं भात. हा,
हम.
अं.
सगळं समदं आहे का.
हाय ना श्रीखंड ते.
किती वाले डबं ती.
ऐंशी रुपये पावशेरचे.
एवढं महाग झालं आता.
हा.
पावशेरच आंयशी रुपये.
कोण आहे ति तिथं.
पोरगा विचारतोयं श्रीखंड आहे का विचार म्हणून.
हा.
कितीवाला डबा आहे.
पावशेरचं आहेत, हे दुसरे म्हणजे दोनशे ग्रॅमचेचं राहतात ना.
आं.
दुसरे दोनशे ग्रॅमचं राहतात काय ना.
हा ते आडीशे ग्रामचं येतं.
हा.
हम्म हम् तुमच्याक ते याची भाजी नाही भेटत का आळूची.
नाही ओ आम्ही यंदा लावलीच नाही मी त दुसऱ्यांच्याहीकडन काढून आणले रे आता दोन दिवसा झाल केली होती.
काल का परच्या दिवशी गेली होती परवाच्या दिवशी ती पण नाही अजून निघेल फिरायची ना. तिने निघेल ति नाही निघेल अजून.
आळूची कशी खजवते तशी तेरेची खजवत नाही ना.
हा.
सांगितलं असते आणायला नाही का.
गेलतोय एक दिवस फिरायला पण भेटलीच नाही नाही अजून निघालीच नाही म्हणत फिहरायची भाजी.
असं नाही निघाले असेल आता भरपूर भाज्या निघाल्यात
नाही आम्ही म्हणजे आमच्या तिथं वर राहते ना तिथं नाही बघितल तर अजून निघेलच नव्हती तिथं.
हम का? इथं एक बायक इथं पाहिली म्हणून म्हणल तुमच्या इथं आहे का.
हा. तशी आळूची काढली ती एक त्या दिवशी बनवले हो ती पोरांनला लई आवडते माझ्या.
हम त्या आवचना खजवते थोडीशी.
पोरांच्या आईनच बनवली होती. मी घरी गेले तर त्यांची शिजूनही झाली होती.
मी बनवलं का माझ्या हातानं खजवते म मलाच खजवते दुसऱ्या लेना नाही खजवत.
हा का?
नाही माझ्या हाताने नाही खजरत म बनवली होती घरदी आणि
राहत्यात म्हणजे मग काय. त येव सर वाट नाही पाहते तुला जायला उशीर होतय.
हा.
तर स्वयंपाक न माझी
हा भाकरीच करायच्या राज्या रात्री मग ते पोरांच्या गाण्याने केले भाकरी मग मी टाकले कपडे धून पोरांचे कपडे पडले होते जराशे.
हम्म.
काही घरातून झाडझुड कपडे बैलांच शेण पाणी.
सगळ्यात राहतय ना.
हा म इथून गेल्यावर आवराय लागतय.
हा का?
हां.
चार वाजत आले ते टायमे कुठे जातोय कळत नाही.
हा मंग टाइम कुठं जालायच ते कळत नाही.
हा म्हणला आता एवढं सामान आवरून ठेवील. तेवढं सामान आवरता आवरता चार वाजले ते जेवणा जेवण कराय.
हा ना तुम्हाला भूक ही लागली.
नाही भुकं नाही लागले. ते आलं जाव म तर तुला जेवायच नाही म्हणला नाही. थांबा आदी आवरून घेऊ द्या तेवढा समाटून दिला मंग जेवया बसले.
टायमिंग बघा टायमिंग.
अजून दळान करायचंय मला.
टायमिंग
कान करायचे म्हटलं अजून आमगावाचं.
वेळ जास्त झालं हा का? नाही हो पण त्याने काय सांगितलंय? हा बोला ना.
म्हणला लायट आहे का दळण करायला?
बोला आवाज नाही येत का?
येतोय ना.
म्हटला लय वेळ झालाय.
बोलत राह आपोआप कट होते.
हा का ते माना जाना का ऐक अगं तेनी दहाच मिनिटं चालू होतं कराय सांगितलं दहा मिनिटाच्या पुढे तेनेच कट करायला सांगेले.
हम्म.
त्यांनी दहा मिनिटाच्या पुढे कट हा.
बरं ठेवते मंग.
हा.